झाला क डब्बा बघून पोरांचा.
नाही हो पोळा्या, करते ये ना.
हाव का सगळं स्वयंपाक करून घेतात मग पोरा बरोबर तुम्ही हा मग काय तुम्ही च राात नंतर.
हा.
तिन् पोराचं झालं का?
हा.
मला तसं नाही करणं लागत मला काय करण लागतं म आता दुसरं काम बि गज राह. त्यांना झाडझूड करणं चहा पाणी देणं आईला आप्पाला देन. मग पोराचा डब्बा आणि मग पूजापाजा झाली काय मग परत लसून सोलण्यापासून मला नाही जमत गड्या सगळा स्वयंपाक. जास्त मेंबर आहे ना.
स्वाती ताई पाणी आलं बर का.
हऊ का. आत्ता च आलं काय?
हा.
हा लावू आता. एक कॉल करून बोलून घेऊ पाणी लावता लावता मग भरू. ओ काय म्हणतेयमग अजून? काय नाही बरं आहेआता सकाळीच येऊ राहिलं. माग माग रात्रीचे येत होतं बाई.
आले ना. तारकचे हे पण त काही नाही मग हे
तुमच्या दिदी नाही करू लागत का काही स्वयंपाक?
भई माहि दिदी यंधळा तिथेच आवरत नाही. येण्या फिण्या तीच घालून घेते मग. तिचं तिचंच आवरती ती.
हाऊ का? संध्याकाळी करते का?
संध्याकाळी करती. येधुळा करू लागत ती काही.
हाऊ का? बरं आहे मग आता अभ्यास राहतो ना. दहावीचं वर्ष आहे ना.
हा.
दहावीचं वर्ष आहे. चांगला अभ्यास करायला लावा तिला काय करत्या बाई घरी राहून. शिकलं तर काही उपयोग होईन.
हाऊ ना.
घर हे धुणं भांडे कोणालाही बी येतं. कोणीही केलं जातं नंतर. अभ्यास मेन आहे. अभ्यास चांगला करायला लावा.
हम्म. काय श तर.
भाजी झाली क मग.
नाही हो भाजी राहिली. ए पोळ्या चालूय आहे आता पोळ्या करून घेते मग भाजी करते. पाणी आला आता. दिदी पाणी भरतिये.
शेतात जायचं का आज?
हो ना त्या खमरदााजी शेतात जायचं ते माह्या वावरात चालले. व डावराला नोखराला.
हो का काय चालू आहे शेतात काम.
शेतात काही नाही निंदण चालू आहे ना.
होऊ का चांगलं आहे का कपाशा आणि ते?
बरं आहे बाई पण हरणी लय खाऊ राहिल्या हो.
अजून बी खाऊच राहिल्या का?
हा भाई अहो मी एक एकरभर हे लावले होत्या ना तुरी. पण त्या तुरी सुद्धा येऊ नाही द्यायल त्यायनं नाही मग कपाशी लावली मी उजुक. मागून.
बर मोडून लावली काय?
हा.
अरे देवा. मोडून लावलं बर, बाई मग कुठ लाच ये हो, मोडून लावलं म्हणल्यावर आणि मग त्याला, आता पाऊस पडला का नंतर मग तुम्ही लावल्यावर
हा मी वल्ल्या-वल्ल्यातच लावले होते.
हाव का? तुरीच लावलं डबल
नाही कापूस, तुरी न कधी ठेवलं बाई, सारं वावरच पडलं ना
हाव का? हाव का?
हम्म
कॉल धरला जात नाही म्हण हाव ना, बाई, मग आले का हो ते बाध तुमचे?
हा, उरलेन ते
हाव का? सगळे आलेत चांगले उघवून
हा
आमच काही, आम्ही बी लावले, त्या दिवशी नाही लावले का, तुम्हा नाही म्हणलं का? पण मग त्याच्यावर पाऊसच नाही पाडला ना ओ
हाव का?
शिपका काहीच नाही पाडला, मग आता काय माहिती ते येतेय का नाही?
पाऊस सांगेल म्हणते बाई आता कधी सांगेल तर
आ उद्यापासून सांगेले थोडा, नंतर मग एकवीस तारखेपासून चांगला सांगेले.
उद्यापासून ए का?
हा, उद्या पासून असं थोडा पडल म्हणे, काही काही तुरळक ठिकाणी झिंग-जिंग म्हण
आपल्याकड पडायला पाहिजे बाई का, करत्या माल सपूर राहिले आपले
हा एकतीस तारखेपासून दन सांगेले मग
बापरे
हाव, एकवीस तारखे बसून दन सांगेले, काम आवरून घ्या.
नंतर मग धन पाऊस पाडल्यावर नाही जमत
मग नाही बरं आहे हे.
हो, तच आता नाही होणार एवढं गवत, ज्याची निंदणी झाली ना?
हो.
कमी होईल, पण मग ज्याचे राहिले त्याचे गंग उ चड हम्म तुमची चांगली आली क मंग कपाशी तोरी?
हाव पहिली लावलेली चांगली आहे, पेरली. ती पहिली आपू टाकू झालती ती, पहिली जी पेरली ती.
मोडून पेरले क काय? अरे देवा बरंच कुठना झाला हो तुम्हाला?
बई यंदा लय कुटाना झालं व सात असं बोर, झाले हो यंदा एक आठशेला एक बॅग गला मक्काचे बॅग हजार दोन हजाराला
मग माप बी ना
मग कपाशी चारशेर लावेलय ते उद रे भी
मग मागे ना
नाही नव्हते
मंग ना माग बी आहे सोपंय का हे. आणि बरं का सगळं होरलंय काय म ते बरगण पाऊस पडला तर झिम जिम त्याच्यावर. तरी बी. ते काहीतरी पाखराचे बहि ते ते मालच खाऊ राहिले आणि इकड गववाळ्याकडे जास्तच. खाऊन राहिले तिकड बर्डडकडे नाही बर का आमच्या.
नाही बरडाकडे नसाल.
बर्डाकड काहीच नाही लगे. बर्ड्याकडे एकदाना बी नाही लावला भातस.
हो का.
हा इकडच आपल्या इकड गववाळ्याकडें लईच खव राहिले आन. असं पूर्ण उकलून बरं झाड आल्यावर अगोदर ब्या खायला आहे काय. जे नंतर उघून आले का. ते बी खाल्ले. आता मग आम्ही बाद लावले पण त्याच्यावर पाणीच नाही पडलं मग आता काय माहिती ते उघून आले का नाही.
तेच ना मग.
हम्म. काय मीती.
काल रात्री मे महहेंद्र ब ''--'' फोन लावलीवर का महेंद्र म्हटलं ते मी वाटलं बोला ना ते बोलू नका. बई माय काल सगळे शून्य कॉल झाले मैत्र बोकड तीन कॉल तर शून्यच गेले हो.
मग ते गृहीत धरले गेले का.
हा धरून घेतलेनंतय ना.
अरे देवा मंग आप ''--'' पररीशा हेच झालं तर माझं बी तसं झालं मागच्या वेळेस मी महेंद्राला केले ना. ते उचलतच नाही पण मग उचललेस मी तरी. फोन केला का तू उचल बर का म्हंटलं तर त्यानी उचलले ''--'' नाही मग माझे तसेच धरून गेले हो माझे बी.
मग पैसे नाही य नवसात त्याला मग आपण काय करत आ ते श कॉला आले घुसरल असच नाही मग.
नाही मग ते ग धरलं जात नाही ना.
मग तिथं त्याला पैसे नाही माहिती कॉल तसेच गेले हो यारत.
हव किती कॉल झाले मग तुमच्या आता लो. आता लोक किती कॉल झाले.
आता दास कॉल राहिली बाई हम्म.
ह बाकीचे लावलेत मग पूजाला ते लावलेत तुम्ही.
सगळ्यां लावलंय पूजा लावलं अ इईला लावलं परव अक सून लाणारे. ला उजक स्वप्नलली.
हाव का स्वप्नाली ला कधी लावले मग.
अ स्वप्नलील काल लावले ना.
काल मी बी लावलो स्वप्नली ला लगग तार सहा कॉल गेली मतील.
अ ते स्पनाचा नंबर गेले तुम्ही.
हा घेतला मी त्याचा.
हा मग ते स्वप्नाला लावून देऊया का झालं मग की आता. आणि ते बॉलाची येल उजुकलं ते बॉलाच आलं.
आलग तुम्हाला बी.
हा.
हा मग बरं करून घ्या तर चांगले आहे अ बॉलाच पण निश्चिती न करा का य ते आ्ही काही वाचल नाही अजून
नाही बाई तेलाच तिनं कीड त्याचा का काय तसं आवाज नाही लागत म्हणते रातच्या टायमाला थंड आवाजात
हा ते चुकीचं काय चुकीचंच झालं तर तेव्हा बोलत
पाहिजय
हा
असं ते आता लई कडक आहे ते आता
हम्म काही तरी आहे म्हणत्या ते
हम्म जे ज वा चांगले त्याचेच पैसे पडणार नाही त्याचे पैसे पडणार नाही
हाव का मग म्हणूनच हिचे पडले गीताचे जास्त पडले ना मग
हा
हम्म पळण आपले बी पळण चांगलं नि किती न करा हम
तनुज्याला वाचाल लावीन म्हणलं आता थंड्या याच्यामध्ये उद्या संध्याकाळी आता कॉल झाल्यावर
हा बरेच कॉल झाले मग तुमचे कधीपासून लागले तुम्ही करायला
मी एका दोन तीन वाजाची करून आणलं के आता
नाही हो बाया मी कालच दुपार बसून त्यातुमचचा आला का त्याचा अगोदर चीज लागले होते ते त्यात मग उघडत बी नव्हतं मग उघडलं इकडून तिकडून मग मग स्वप्नाला गला फ स्वप् म्हणे लावा म्हणे मग तिला केले मग म ती बोलली बरं का ती बोलती बोलती ती हा ओ
तिला तर नाही एवढं हे गीता लावलं तर गीतावर भयाच्यात तर येणे या अ काय नाही
हा इल याची म्हणती मी कामात ये ना ती नाही बोलत ती बोलती ती बोलती बर का तिन लगेच लगातार बोलली माझ्यासोबसा कॉल म बोल बोलती ती हम् ती ती म्हणे ना मला मी कारण तीन दिवसापासून बा आला बोलू राहिले म्ह
हा मलाही म्हणत ते म्हण तई लावा तो मी मी बोलते तुमच्या सोबत
हा बोलती बरक ती मा सोबत बी बोलली मंग ममी लग तार संध्याकाळी लावून घेतले काय ते काय लगे बोलायला काय तर बोलल्या नाही उऊर राहिल्या करायच मैत्रिणी म्हणून ह
हा प त्याच्यात काय हच आहे सहकार्य क जला सहकार्य ग आपण त्या स
मग आपण सहकार्य केलं तर चांगले नाहीयका मेकीेचे सगळ्याचा फायदा होतो एकजुटीनं बोल मी असं बोल असं बोलतो बोलायचं बोलल्याने फायदा कोणाचा फायदा होता असेल तर काय बि घडत बरं मी लावते डबल
झालं दहा मिनटं